म्हटलं मी लाव ना हम् काय नाही, झालं का जेवण?
जेवण झालं
हा हो आमचे पण झाले. जेवण ना
हा काय म्हणताय पाऊस आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे पण नाही ओ, खूप गरम होतेय.
खूप गरम होतोय पाऊस यायला पाहिजे ना
हा ना पंधरा दिवस झाले जूनचे तरी पाऊस नाहीे
भाजी खाली
आज मी भाजी नाहीच बनवली
मंग ओ
नवीन शिफ्टिंग झालंय आमचं आणि मला गॅस पण नाही आहे ना. मग माझ्याकडे छोटा स्टो सारखा गॅस.. आहे तर त्याच्यावर मग शॉर्टकट शॉटकट मध्ये काय केलं वरण भात बनवायचा होता ना तर तो पण मी वर.. रण वेगळं भात वेगळा शिजवण्यापेक्षा ते एकत्रच शिजवलं.
ह बरं मका
णाला फोडणी टाकतो तशी टाकली आणि त्यात दिले डाळ आणि तांदूळ एकत्र टाक.. कुन आणि तेच हे केलं, घरात पण कोणी नाही आम्ही दोघंच आहे माझा मुलगा आणि मी तो पण छोटा आहे ना त्याच्यामुळे त्याला जे तेच मी खाल्लं. काय म्हणताय अजुन गॅसची बचत म्हणजे गॅसच नाहीये ना मग आहे तोच म्हटलं व्यवस्थित वापरावा नाही तर परत मी एकटीच आहे, कोण आणून देणार आपल्याला.
हा बरं मग काय आता हम्म हम्म
नाही भेटून जाईल पुढच्या आठवड्यात येतील माझे मिस्टर ना, ते झाले म्हटलं गॅसच काम नव्ह.. ते झाल आमच, ते जमाच होत नव्हत ना ते इकडे
हा
आता झालाय जमा तर आता येईल पुढच्या आठवड्यात
हं मला दुपारीच वैशा ताईंनी नंबर दिला तुमचा. पण मला आज वेळच भेटला नाही फोन म्हणलं आज गव्हाचं दळण करत बसलो. त्याच्यातच उशीरा झाला आणि मग थोड्या वेळ झोपली.
हा दुपारी आज संडे आराम.
आणि मग त्याच्यानंतर उठलो चहा पाणी झाला मग शेतात गेले चक्कर मारायला चक्कर तरी मारून यावा मग तिथ शेतात हो जमतं ना. मग तिथं थोडं गवात उरलेलं दिसल मग तेच काढत बसले. आणि मग नंतर साडे सहा वाजता घरी आले होते.
अच्छा तुमचं आता शेत त्यात तर काय काम नसेल पाऊसच नाहीये तर
त मागने का झाला तुमच्याकडे झाला तो पंधरा दिवसापूर्वी
नाही नाही बिलकुल नाही.
हा आमच्याकडे जोरात पाऊस झाला ना तो. त्याच्यामुळ शेतांमध्ये गवत उगले हा नाही आमच्याकडे चांगला पाऊस झाला. जोरात पाऊस झाला
अच्छा म्हण नाही ना इथे ते पण नाही ना झालं म्हणून तर प्रॉब्लेम आहे आम्हाला पाण्याचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे.
ताई तुमचा आवाज एकदम कमी येतोय ओ का असं?
हो का मी आता येतोय का
हां काय झालं मी नेट पासून थोडं वायफाय आहे ना किचन मध्ये बसवलेलंय ते थोड लांब गेले रेंज गेली असेल हू नवीन कालच बसवले ते मध्ये मध्ये जरा हेच होतय ब्लिंक होत ते वायफाय
हा तुम्ही दोघ कॉलेजच्या मैत्रिणी का
अ नाही एक एकदम बालपणीच्या आम्ही जन्मल्या म्हणजे अगदी बालवाडीपासून पूर्ण लग्न होई
अरे बापरे एवढी मैत्री टिकली तुमची
ती आमचं असं होतं की आम्ही क्ॉर्टरमध्ये राहिलेलो आहे ना कंपनीत मग तिचे बाबा माझे बाबा एकाच कंपनीत मग कंपनीचेच क्र्टर ते काय रिटायरमेंटपर्यंत चेंजेस नाही ना केले
ठी का आहे ह
चा ग्रुप आहे एकदम बेस्ट आणि आता असं झालं की आम्ही वडिलांचे ड हो
हो ना त्यांचा पण नंबर मला त्यांनी हम्म त्यांना पण मी फोन केला होता. आता काॅल केला होता. पण त्या म्हण मला जेवण बनवायचं आहे.
हा ते मला आताच झाला. ते स्वयंपाकच बनवते. आमची मैत्री खूप जुनी पण आमचं असं प्रॉब्लेम झाला की आमचे वडील डुटी अना असल्यामुळे म आम्ही गावीवरून तिथे गेलेल होतो. मग आ अस झालं की प्र प्रत्येकाचे प्रॉपर गावं वेगळे लग्न झाल्यापाून आज अजून दुसरीकडेच गेलो.
हा
त्यामुळे भेट नाही होत आता जास्त तरी आम्ही भ भेटायचा प्रयत्न करतो. वर्षातून एकदा दोनदा हम्म
आणि लांब लांब असल्यामुळे लवकर लवकर नाही ना भेटणं होत.
हा ना नाही होत लांब लांब असल्यामुळे आणि आता तर मुलांच चालू राहतं. काही सुट्ट्या नसतात. कोणाचे क्लासेस असतात. काय म्हणता तब ते ठीक नाहीये का?
आहो माग सर्दी झाली होती. आणि तो सर्दीचा खोकला झाला ना मला तर तु लव माझा खोकलाच जात नाही अहो महिनाभर राहतो. माझा तो खोकला जातच नाही. किती औष
अ हे करायच तोंडामध्ये ते हे माहितीये का तुम्हाला दालचिनी ते लाकड लाकडा सारखं असतं ना मसाल्याचा पदार्थ.
हा ती धरायची का मी लवंग धरते तोंडात. माहिती
ती कंटिन्यू तोंडात हा हा ते तोंडात चगळत रहा खोकला कमी होतो त्यांने.
माझ म्हणजे असं कायमच वर्षानी होईल सर्दी, खोकला पण तो जर झाला तर महिनाभर जाणार नाही.
आ मग ते खोकून खोकून त्रास होतो ना जास्त
आणि
हा.
दिवसभर काय वाटत नाही. रात्रीच झोपलं ना मग मरगळून जात. मग रात्री सुद्धा ति लवंग तोंडात धराव लागत. तितीे माजू. पिती मग. नाही त झोपच येत नाही.
अच्छा तु तुमचा आवाज सांगू का माझी एक मैत्रीण आहे लहानपणीची तेच सेम तुम्ही तिच्यासारख्या बोलताय, मला तिचीच आठवण व्हायला लागली. हम् हम्. हा. सेम म्हणजे अगदी काहीच फरक नाही मी तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलेस कॉन्फरन्स घेईल बघा ती सेम तुमच्या सारखच बोलते. मला असं वाटतं मी तिच त्याशी बोलते.
मला तुमच्या तिघींचा आवाज सेम म्हटला पण बर का त आं.
हो का हा हा कोणाचा त्या वैशाली, वर्षा, हा हा हा हा. अच्छा असेल काय पण. मग अजून काय म्हण ताय? झाल्या शाळा वगैरे चालू झाल्या अस तीन मुलांच्या
बाकी मग शिफ्टिंग काय काय राहिलं करायचं सगळंच राहिलंय.
सगळं झालं शिफ्ट कर करून पण आता इथलं कामं आणि म्हणजे माझे मिस्टरच नाही अजून च शिफ्ट झालेलेय.
ह मग ओ?
आम्हि दोघंच आता- ते काय माहितिये? त्यांचं शिफ्टिंग जरा लेटए. एक- एक दीड महिन्यानी पण मला स्कूलमुळ यावं लागलं, ह्याचं स्कूल चालू झालं ना.
हो.
मग म्हंटलं कुठे बुडवणार आणि लहान मुलांची स्कूल जर बुडवली ना त्यांना- परत नंतर काही कळत नाही. लक्षात येत नाही.
हा हा हा.
त्यामुळे, म्हटलं जाऊद्या थोड्या दिवस- राहील मी अशीच- ते येतील मग पुढच्या महिन्या- मे मध्ये.
हो मग काय?
हम्म.
शिफ्टिंगचा खूप व्याप असतो बबा. सामान लावणं आणि तेच चालूय माझं आठ दिवसापासून- ते कलरिंग- चे काम चालू घर -म्हणजे रेंटनी दिलेलं ना, इथलं घर मग ते खाली करून घेतलं मग पेंट केला. डागडुजी केली जे- खराब झालेलं ते. मग आता परत फर्निचरचं रिनोवे्हेशन चालू- केल. अस चालूएत. काम.
हम. आता अजून किती दिवस लागता नि कि -
ते लोक - त कस? आपलं माणूस घरी नसल की ते- त्यांच्या टाईमनुसार कसं? येतात टंगळ मंगळ करतात टाईम- बस.
हो. त्यांच्या बरोबर आपला माणूस पाहिजे ना असं हम्म-
कि उरकत आणलंय आता. हे म्हंटले बाकीचं बघू, मी आल्यावरच हे करू. सांगून ठेवलंय त्यांना तसं-
हम्म हम्म.
हम्म. तुमच्या मुलांच्या झाल्या का? स्कूल चालू झाल्या?
कितवीलाए आत्ता तो?
आं - सेकंडलाय.
अच्छा हम्म.
हां -लहान आहे.
हा ना - लहानाचंये तो -
त्यामुळे स्कूल नको म्हटलं, आधीच एप्रिल महिन्यातली मिस झाली त्याची एक महिना आमच काही कन्फर्म होत नव्हत यायचं की नाही. हा. आता आपला टाईम होता आलाय?
झाला काय किती झाला?
नऊ पॉइंट वीस वीस व
हम्म थोडा बारकी, मगं तुम्ही किती वाजता झोपता?
जेव्हा झोपेल, तेव्हा पण मी शक्यतो जास्त नाही जागरण करत दहा, साडे दहा. तुम्ही लगातार करून घ्या आता मला फोन दोन? तीन लागतील कंटिन्यू
करू का लगेच?
हा हा हा करा बंद आणि लगेच लावा दुसरं ठीक आहे हा